हॅलो हा येतोय? हो येतोय. पण त्यांच्यावर असं आलं होतं की, हा कॉल तुमचा हे नाही होऊ शकत. कारण ट्रेनिंगसाठीठी हा नंबर आहे असं आला होता. तुमचा नंबर आहे. माझा ट्रेनिंग बेनिंग काय नाही बाबा-
माझं कोणत ट्रेनिंग काय ट्रेनिंग साठी हा नंबर आहे.
हा असं काहीतरी वेगळंच आलं होतं.
जाऊदे जे होईल ते ते कोणते हजार रुपये देत एका कॉलचे.
हा हा ठीक आहे ठीक आहे. हो हो ठीक आहे नमस्कार काय म्हणत-
हा हो जेवण झालं आता थोडस म्हटलं चला- करू काम.
हो काम करूया थोडी तेच तेच.
काय कुठला विषय घ्यायचा आता आपण,
तर घेऊया आता तू मी काहीतरी सांगा मला रेसिपी कुठली तरी?
कुठली रेसिपी सांगू मी आता तुम्हाला?
नवीन सांगा काहीतरी वेगळं.
हम्म नवीन काय. पुूरणाची पोळी वगैरे ते तर माहिती असेल ते माह आमच्याकडेच आमच्याकडे ते मांडे वगैरे पण बनवतात गावा
हा मांड्याच सांगात आलेल
हम्म चालेल म ते त्याच्यासाठी ते मातीच एक विशिष्ट भांड असत त्याला खापर म्हणतात असं मोठं असत ते आणि ते चुलीवरच ठेवावं लागतं पहिली म्हणजे त्याच्यासाठी काय करतात जे लोकवण गहू असतात ना,
हा,
काही लोकं मैद्याचे पन करतात, पन मग आता जास्त करून मैदा खात नाही ना कोणी, क म आता लोकवण गहू असतात, ते गहु आमच्या गावाकडे तर ते असे पहिले जात्यावर दळायचे. म्हणजे ओ ओलवायचे ते, आणि जात्यावर दळून मग कापडाने, असं कापड बांधून पाटीला, आस साडीचं वगैरे त्याच्याने अशी चाळायची, म्हणजे बारीक पिटी ती, वस्त्र गाळ निगायची ना, हो, मग ते भिजवायला, पन त्याच्या, ते म्हणजे पीठ आपण जशी कनीक भिजवतो ना, त्याच्यापेक्षा खूप सैल भिजवायची ते, आणि ते असं पाण्याच वरून कपडा असतो ना, पाण्याचा कपडा, म्हणजे ओलं कापड, कापडानी झाकून ठेवायचे ते. मग ते असं, बराच वेळ मुरू द्यायचं. ते, मग ते इतकं पातळ अस इतकं, अस मऊ लुसलुशीत हुतय एकदम, म्हणजे ते हाता हाताला पण चिटकत नाही, त्याच्या ते असं खूप वेळा त्याला मन हे करावं लागत, बनवताना मळावं लागतं हां, खूप वेळा, मळून मळून ती मग अशी, छान कणिक होते, एकदम अ अशे, म ते तिचे असे छोटे छोटे गोळे करून ठेवायचे, म्हणजे आपल्याला जेवढं ळी, पोळी बनवायची ना, आणि पुरण नाईट, इट इज आपण जसं शिजवतो डाळ अ जे, आता ते त तुम्हाला माहिती असेल डाळ जशी शिजवतात, तशी करून,
हो,
म ते ते ज्या वेळेस ते, अ ते केल्यानंतर पण पुन्हा झाकून ठेवायचे. ते आशे, ओल्या कपड्यामध्ये, आणि ते. मोजून घेतात मग, दोन दोन दोन दोन म्हणजे एक एक पोळीला दोन लागत तात ते मग ते हा, खालीवर मग तिच्यामध्ये इतकं मोठं, म्हणजे जवळजवळ असं चांगलं, आपल्या हातात मावेल एवढं पुरण घेतात ते. कारण मोठी पोळी येती ना ती, मग ते पुरण मग ते अशे, लाटताना पण तिला अ बाजरीचं पीठ असतं ना, बाजरी पीठ लावून लटतात ते, असं आपण गव्हाचं पीठ वगैरे नाही लावत ती, बाजरीच पीठ लावून पहिले अस कापड बांधून घेतात ताटाला, आणि मग ते उलट, उलट करून ते ताट, त्याच्यावर म ते असं अ लाटण्यानी पहिले थोडीशी, छोटीशी, म्हणजे पूर्ण ताटभर बनवुन घेतात, मग ते दोघं हातावर घेऊन अशे अ इकडे तिकडे इकडे तिकडे करून मग नंतर ती अशी कोपरांवर घेतात ते ते अशे गोल जे हात हाताचे बोटं आणि आपले कोपरं असतात ना तशे ते गोल गोल गोल गोल फिरवतात आणि मग ते ते ख खापर तापलं का त्याच्यावर टाकायची अशी टाकल्यानंतर मग थोडीशी काही काही पोळ्यात अशा टम्म याच्यासारख्या त्या फुगतात काय म्हणतात आपल्या पुरी सारख्या हो
तुम्ही करता?
मी पहिले करायची पण मी आता नाही करत ते मला आता कंटाळा येतो ते. करायचं खूप हे करावं लागतं त्याला पहिले करायची मी ते काय सण अस असला का आईकडे मग बोलावायचे मग मला पोळ्या करायला लावायचे
बाप रे
खूप छान आहेेत ते मग ते उलटवायची ना ते असं हाताला खूप चटके लागतात त्याचे कारण ते उलटवायच्या वेळेस ते खूप गरम होऊन जाते ना पण छान आहे ते आता तर लोकांनी इतका व्यवसायच चालू करून दिलाय बायकांनी बाप रे आमच्या इथे तर अशा डायरेक्ट चालू चालू असे उभे उभे करतात त्या बाया पोळया
बाप रे.
असं ते आनंद मेळा वगैरे लागतो ना तर डायरेक्ट असे खा. गॅसवर ठेवलेले असतात ते
हा ते हे पण लागतं ब भीमथडी किंवा कोकण सरस भीमथडी ते सेल लागतात ना
हो हो हो.
एक्झिबिशनला ना त्या येतात खास. तिकडून बायका आणि.
हो गावाकडच्या हम्म आणि ती ऐंशी रुपये सत्तर रुपये अशी पोळी विकतात
हो जाम मान असते ते.
चांग चांगला बिझनेस आहे ना आमच्या इथे पण येतात विकायला एक माणूस तर डायरेक्ट पार्टीमध्ये ते मांडे भरून मांडे घ्या मांडे ओरडतच जातो रस्त्याने.
की बघायला नको म्हणजे असं असतं ना.
ती एक नाहीच जात आपल्याला एवढी कारण ती इतकी मोठी असते ना तर तिचे असे. तिची घडी करायची पण अशी वेगळी पद्धत असते त्या पद्धतीप्रमाणे ती घडी करतात. आणि मग ती घडी ना अशी. अ हे करून मग ते घडीचे त्या एका पोळीचे चार तुकडे करतात. ते आपल्याला एक आपण एकच चौथा भाग म्हणजे एक चतुर्थांअंश. पोळी खाऊ शकतो इतकी मोठी असते ती. आता आमच्या इकड हॉटेलमध्ये सुद्धा मांड्यांची थाळी. आमरस थाळी हो त्याच्यामध्ये मांडे आणि इतके सुंदर ते मांडे. त्या दिव आताता एक दिवशी मैत्रीण आम्ही. ती मला म्हणे चल म्हणे मला खापराच्या पोळ्या खायच्या आहे गं म्हणे म्हंटलं चला इथं जवळ. मग मी रेल बघितली होती याच्यावर. अ इंस्टाग्राम वर तिला म्हटलं इथ आहे बाई असं असं मग ती म्हणे. चल म्हणे आपण जाऊ म्हे तिथे जेवायला तिथे गेलो आम्ही त्याआमरस पोळी पुरणाची पोळी पूर्ण इतकं खाल्लं म्हणजे. पोट भरून खाल्लं ते तर आमटी नाही, एवढी खास होती त्यांची. पण पोळी छान होती पोळी म्हणजे असे असशी छान असे काप के कापलेली होती त्यांनी मस्त आणि वरून तूप वगैरे लावून.
मस्त
आणि ती रशी भजे पापड, अजून वेगळी भाजी दिली त्याला, म्हटलं, अरे, या वेगळ्या भाज्या कशाला देतात म्हटलं, हे जर केलं ना, ती भाजी खाल्लीच नाही ती काय मटर मटरची भाजी होती कसली तरी. म्हणे नाही, म्हणे कोणी खातं नाही, खातं म्हणे, म्हटलं. ते भाज्या पुरणपोळीच्या जेवणाबरोबर दुसऱ्या भाज्या. नसतात म्हटलंय, हेच काय, हम्म
कुठे बाहेर गेलो आणि गरम गरम खाल्लं तरच ना, घरात कसं आपण आधी करतो नीट नीट, दखवतो, मग त्याच्या गारच होत ना.
हा मग तेच ना ते. करून आपल्याला खायचं नंतर, मग ते खायला आपल्याला जीवावर येतं.
इच्छाच होत नाही हो नाही घरी
इतक छान खाल्लं ना, आणि अनलिमिटेड होती शिवाय
हो हो बापरे! आम्ही आता मी तेच म्हणतो नेहमी घरी वडे वगैरे आपण करतो, बटाटे वडे किंवा काय पण सगळ्यांनी खाल्ल्यानंतर आपल्याला खायला बसतो आपण तेव्हा एक किंवा दोनच जातो.
हा बरोबर, ते करून करून वैतागून
हा मग बाहेर आपण गेल तर, निदान दोन आपल्या आयते घ्यायचे, गरम खायचे, मोकळ व्हायचं.
आणि तिथ हॉटेलमध्ये पण तो असा आग्रह करून वाढत होताात. तू म्हणतो अजून घ्या ना, अजून पटलं मग. मला इतकं हसायला म्हटलं, पहिली हॉटेल असं की आग्रहावर राहिलो आपण.
होय.
हो ना मला खरंच म्हणजे नंतर म्हणे कसं वाटलं जेवण म्हटलं, एकदम मस्त म्हटलं, आता खूप फुल झाले म्हटलं जेवण
नाही, कसं त्यांची ती पॉलिसी असते ना की परत बाबा यावं म्हणून
हा नाही पण असं म्हणजे जेवताना आग्रह करून वाढण तसं हो जसं आपण घरी वाढतो ना, का अजून घ्या, अजून घ्या तर ते भाजी मी एकच वेळा घेतली ना ती रसई मला नाही आवडली. तिशी एवढी त्यांची, तो म्हणे अजून घ्या ना मॅडम, अजून घ्या ना, म्हटलं नाही. बस झालं वाटलं मी तिकटने खात, मग पोळी घ्या म्हणे तरी तो पो ळी घेऊन आला तिकडून मग काय खरं नाही बाबा, मालकच होता तो हॉटेलीचा
ओके ओके
तिथं काय कोणी जास्त गर्दी पण नव्हती. तिथे नवीनच झालेली आहे ना चालू, गर्दी नव्हती एवढी हो त्याचे रीलस रील्स वगैरे बघितलेले मी, तर छान वाटलं म्हटलं, चांगलं आहे तर जे
रीलस वर म्हणजे बघून सुद्धा आपण असं जातो ना, म्हणजे अस
हो हो मग आणि आजकाल ते खूप मस्त झालंय आडवे अँडवर्टिस करायसाठी रीलल्स जे रीलल्स बनवायचे टाकायचे ते आता खूप एक दोन मुले आहे. ते तेच कामं करतात ते जाऊन रील्स बनवतात. ते घेत असतील पैसे वगैरे त्यांच्याकडनं रीलस बनवायचे. हा आणि मग टाकतात ते मी इकड आलोय आज हे बघा अन ते बघा.
वरती आहे हात बरा आहे. छान मस्त वाटलं पण ते असं पोळीचं ऐकून म्हणजे असं पुरण पोळी आपण नेहमीच करतो ना तर आम्ही पण करतो. हे नव्हत हे नव्हतं माहित कि म्हणजे नुसतं बघितलं होतं असं
हा हा हा
आपण असं कसं करतात ते नाही माहिती पीठ करायची पद्धत म्हणजे जे तुम्ही पहिलं म्हणतात की उंडे कसे करायचे आणि हे ते वेगळं आहे.
हा तेच मेन असतं त्याच ते उंडे जे करतात ना त्याला कणिक म्हणतात ते कणिक तेच हा तेच महत्त्वाचं आहे ते जर चांगलं जमलं तर पोळ्या चांगल्या येतात. ते जर बिघडलं तर पोळी नाही येणार तुमची
ती एवढी ताणली गेली पाहिजे ना केवढी मोठी
हो अशी अशी छान एकदम पातळ अशी मऊ रेशमा सारखी ती पोळी खाल्ली ना आम्ही त्या दिवशी ती तशीच होती एकदम माऊसत होती. की छान होती ना
आणि बरं कुठे मध्ये फाटली नाही पाहिजे अस
हम्म हा हा तेच आणि, आणि त्या त्या कनिकलाय ना आपण डाळ शिजवतो ना त्या डाळचा वास सुद्धा नाही लागू द्यायचां. ह डाळीच पाणी काही लागू द्यायचं नाही त्याला किंवा लागू द्यायचं, मग ते दाळ असते ना त्याच्यामुळे ते म्हणताती गरी डाळ असते ती कनेिक खराब होऊन जाते त्याच्याने
बाप रे बघा हे पण नव्हतं माहिती
हम्म.
् ले
हो.
दहा मिनटं होऊन गेले
चालेल चालेल.
चालेल छान वाटलं मस्त वाटलं बोलून
चालेल.
हो हो करत जाऊ आपण मध्ये मध्ये जरा हा तीनदा केला तरी चालतो ना हो चालेल चालेल चालेल ओके हो चला
ब